हेप
हा आवाज येतोय?
हो येतोय.
हॅलो
हो येतोय म्हटलं तुमचा आवाज माझ येतय का?
हा तुमचा आवाज कट होत हॅलो हॅलो
आता आलं का म्हंटलं. हो रेंज प्रॉब्लेम आहे. चालू कामुळे
हा पाऊस चालू झाला तुमच्याकडे.
हो नेटवर्क इश्यू. एक दीड तासापासून चालली आमच्याकडे. तुमच्याकडे
हा आमच्याकडे सकाळपासून चालू,
हो आमच्या एक दीड तास झाला ते तास झालं,
बाकी जेवण वगैरे झालं.
हो जेवण झालं तुचं
हो झालं ना जेवण.
आमच सकाळी बारा वाजच झालं.
एवढ्या लवकर,
हो इथले लवकरच जेवण करतात.
हा ना नाश्ता वगैरे करत नाही काय तुम्ही?
नाश्ता वगैरे काही नाही.
अच्छा!
त्यामुळे लवकर जेवण लागत.
हा मग जेऊन वगैरे आता काय करते?
काही नाही आता पाऊस चालूच आहेमुळे आराम. चहा वगैरे घ्यायचा हम्म.
हा चचाहा घेता काय तुम्ही?
हो
चाले बाकी अजून मग.
च
हॅलो
हॅलो
हा बोला ना आवाज अस कट होत हॅलो
ए पाच
हा येतो आत्ता येतोय मग अशी येत नव्हता. तुम्हाला रेंज प्रॉब्लेम आहे.
हो रेंजचा प्रॉब्लेम हो.
हा ना
झाले ना तुमचे टास्क पूर्ण?
नाही झाले ना.
हो का
पाच्र
हो माझे झाले. झाले पूर्ण झाले माझे.
हा का मग नवीन टास्क नाही आला तुम्हाला?
हो आलेला हें ना
मना
हो नवीन ताासच पूर्ण करायचं नाम सलं त्यात नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे थोडं. ब्रेक घेतला होता. तुमच्याकडे आज झाला का पाऊस चालू
नाही आमच्याकडे रोज कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि तस जोरात पाऊस अच्छा नाही कंटिन्यू पाऊस चालू जोरातातसं थांबतच नाय
हो आमच्या काही एक दीड तासापूर्वी चालू झाला अजून काही उघडलेलं नाही
हं हम्म नाही पाऊस खूप आहे इकडे आमच्याकडे जोरात आता जुलै महिना चालू झाला मग काय पाऊसच पाऊस
हो आता पाऊस चालू झालं एक तारखे पासून सांगितला होता ना
हो आज एक जुलै.
हो!
हा ना बरं झालं पाऊस चालू झाला मग ते शेतकऱ्यांना पण ते पेरणी वगैरे करायचं मग टेन्शन नाही ना
हो आमची पण पेरणी झाली त्यामुळे एक कालच झाली.
अच्छा हा काय.
हो आज पाऊस चालू झाला छान झाल
ओके आणि मग आता काय अ त्यांना काय म्हणजे असं प्रश्न नाही शेतकऱ्यांना म्हणजे तुम्हा लोकांना कि पेरणी करायचं वगैरे पाण्याचा उन्हाळ्यात पण सगळीकडे भरपूर त्रास ना पाणी आमच्याकडे खूप मे महिन्यात त्रास झाला पाणी येतच नव्हतं. एकच टाइम सकाळी पाणी मग खूप अवघड होऊन जायचं सगळ्या गोष्टी नाही ते बोरच्या पाया जर क्षार वगैरे जास्त असतात ना
हो क्षार असतं.
पाणी नाही चांगलं वाटतं.
हो तुम्ही मंग कोणतं नगर पालिकेच पाणी का?
हो नगरपालिकेचा हो हो.
नाही हो त्यामुळे आमला नाही एवढा प्रॉब्लेम आला.
हो ना.
बाकी काय म्हणता?
म काय नाय आता काय काम वगैरेला आवराला तर चहा वगैरे घ्यायचा.
हो हो. दोन दिवसापासून इशू होता वाटता न.
हो इशू होता त्यामुळे ते कॉलच झाले नाहीत माझे आणि मग ते परवा वट पौर्णिमा पण होती त्यामुळे टाईमच नाही भेटला. हा हा तुम्ही काय काय केलं वट पौर्णिमेला
वट पौर्णिमेला वट तुमच्या इकडं वेगळी पद्धत असते का?
नाही माझी म्हणजे पहिली वट पौर्णिमा होती.
हो का माझी नाही माझी आता ही अकरावी वटपौर्णिमा.
हो काय!
हो. त्यामुळे काय एवढं स्पेशल नाही.
अच्छा! माझे पहिली होते त्यामुळे असं छान साडी वगैरे आणि मग ते फोटो वगैरे हां. हा बरोबर.
आमच्याकडे पण बायका भरपूर तयार होता.
हा ना.
हो उपवास वगैरे पकडताना तुमच्या इकडे.
हो उपवास वगैरे पकड
हम् हम्
ते पहिले होते त्यामुळे काही जास्त माहित नव्हतं पूजा वगैरे कशी करायची हा हा सासूबाई होत्या ना.
हो तेच ना पहिला वर्ष म्हटल्यावरती प्रॉब्लेम येते पूजेला.
हा ना.
कसं काय करायचं काही माहित नाही राहत ना.
हा नाही माहिती.
तेच तर
हम्म, सासूबाई आणि शेजारच्या इथल्या एक ताई होत्या त्या होत्या सांगायला. हा, छान वाट टला म्हणजे ते अ मला असस नटायला वगैरे खूप आवडतं. मग त्या निमित्ताने काय होय ना?
हो तेच तेथल्याच निमित्ताने महिलांचं हे लग्न वगैरे काही फंक्शन असलं तरच इतर वे
हो असं नाही घरात साडी वगैरे काय घालत तर ड्रेसच हा काय म्हणत
आता हरतालिका येईल तेव्हापने हरतालिका येईल तेव पण म हजून
हो
करता का तुमच्याकडे हरतालिका
आता तिकडे घरी म्हझ्या माहेरी पकडायचंय आता इकडे माहीत नाही सासूबाई करतात की नाही असा प्रश्न आहे हा
कारण काही काही ठिकाणची वेगळी पद्धत असते
हो बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात सगळ्या सणाच्या
हो तेच
हा सगळ्यांकडं मग ते वेगवेगळ्या पद्धत ऐकून मग इकडे पण माझ्या सासूबाईंकडे काय काय पद्धत ती वेगळ्या आहेत मग नवीन नवीन काय काय म्हणजे मला पण अ हे करायला भेटत ह
नवीन याच्यामध्ये थोडस प्रॉब्लेमच येतो पण ऍडजस्ट होऊन जात शिकवणार कोणी असे का
हा त्याशीिक सांगतात मला व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजव
हम् तस का
बाकी मग तुम्ही घरी काय करता
शेती
अच्छा बाकी दुसरं मग घरातच असतं शेती करून
हो घरातच असते ब्लाऊज वगैरे शेवट बस
हा काय
हो ह मशीन काते फक्त
मस मग फक्त ब्लाऊज वगैरे शोधत ड्रेस वगैरे
ड्रेस नाही ब्लाउऊज शिवत जास्त बरून
हा का मग येतात तुम्हाला ऑर्डर वगैरे ब्लाउज
कन
अच्छा बाकी अजून अं माझ आातच लग्न झाले म्हणजे सात महिने झालेय लग्नाला माझं अजून एज्युकेशन चालूय म पहिल्यांदा मायरी जॉब करायच बँक किंग मध्ये बँकेत होते
हो
मग नंतर मला इकडे ट्रान्सफर नाही भेटला मग माझा एक कोर्स तो कंप्लेंट करते आणि मग हे असं काहीतरी घरी बसून
हो मग काय तर
हा ते जॉबची सवय कायतरी पाहिजेय ना
हो तेच ना जॉबची सवय असल्यावरती घरी करमत नाही
बोर होतो घरात बसून
तेच ना मीस्टोर काय करत
अ ते कंपनी येत कामाला
हो
हा.
मग तर करमतच नसेल दिवसभर.
हो ना दिवसभर हा मग घरातल आवरायचं आनी मग बसायचं मग काही करमत नाही म्हणून अभ्यास वगैरे करायचं.
हो. झाले कंप्लीट तुमचे दहा हो. झाली म्हटलं तुमची कंप्लेट दहा..
हो हो चालेल थँक यू.